हा
हो काही नाही बसली आताच बाहेर जाऊन आली म्हंटलं तर बसू जरा पाच एक मिनट कपडेच काढले आत्ता आणि बसले
कुठे गेली
अव दुकानात गेली ती सामान आणायला
हो का आता बंद झालं असंल ना दुकान
हा बंद झालं होत परत त्याच शंभर रुपये राहिले होते मग परत गेली होती शंभर रुपये हा
काय घेतलं
सुटार घेतलं एक आणि काय म्हणत अजून हे घेतलं- अ
वैशू-
पप्पांना शर्ट घेतला
हा का केवढंच गं
तीनशे रुपयाला शर्ट हा अप्पू आला हा का आणि सहाशे रुपयाला सुटर
सहाशे रुपये ला शूटर- चांगलं आहे ना चांगलं आहे ना कोणच्या्या कंपनीचं आहे
ओसवाल
हा का चांगलं खरेदी केली मग
हा तेवढेच पैसे आले होते आज म्हटलं जाऊ द्या चला आता घेऊन टाकू
हो का लागत ना वस्तू
काय म्हणत अजून
काय नाही बाई शाळा कधी सुरू होणार आहे ग पोरांची पोरांची शाळा कधी सुरू झाली
पंधरा तारखेपासून महिना झाला आता
पोरं शाळेत जाता का पण
हा जायला लागले ना या वर्षीपासून
हो का
हम्म,
कितवीला आहे पोरग
एक लाहान छोट्या गटात टाकल ए
हा,
बस
बस
मोड एकचये.
हो काय.
हमम.
काय म्हणता आजून
काय नाही चालशील का माझ्या पोरीकड गावाला जाऊना आपण त्याच्याकड भेटू येऊ तिला लई दिवस झाले आता, माझ्या पोरीकडे
हा चला ना कधी जायचं?
लई पैसे लागतील गं
किती पैसे लागतील तरी?
त्याचं जायचं भाडं ते किती लागल बाई दोन तीन हजार रुपय तर लागूनच जाते. दोन हजार भर
दोन हजार
हमम
चालल ना मंग घेईना मी दोन हजार रुपये
घेशीन का? आणि आपण तसच तिकडं जाऊन येऊ.
हा हा चालल‌.
फ हा दोन हजार रुपये काहीच नाही बाई मला ट बाहेर जायच म्हणलं का.
नाही य काही नाही होती एवढे एवढे ते आहे दोन हजार रुपये.
जाऊन येऊ ना आपण क म्हणते येऊ पाऊसापाण्याचं.
हम्म चालल ना चालल बाई तीथे लई पाऊस झाला पण.
मग काय झालं
नाही बाई पावसा पाण्याचं एवढं नको वाट मला फिर येवल चांगलं बर बहघु चला.
हं
बघू ना चला ना.
चालेल पण मग काही कपडे बिपडे घ्यावं लागेल नवीन फिरायचं म्हणजे नवीन कपडे घ्याव लागल.
हा छोटे पॅंटी बींटी घ्यायचा ना.
मी पॅंटी नाही घालत बाई.
मग झंपर फराक बिराक तशे घ्यायचं काही.
नाही बा ड्रेस बीस घेईल मी मी प्यांटी बिंटी नाही घालत.
बघां तुमच्या हिशोबाने तुम्हाला जस पटल तस. पण आला काहीतरी
ह मग बॅक आहे का तुझ्याकडं?
काय?
बॅग हे का बॅग?
बॅग हाय ना, दोन ये मोठ्या हाय चाकवाले बॅग आहे आमच्याकडं.
हा का, मग मला देना एक.
चरा चालत्या त्या.
हो का.
हम्म
मला पण दे मग.
देन एक
हां. बोल अजून काय म्हणते? तुच सांग
काय म्हणले?
तुच बोल.
बन तुम्ही बोला बाई काय नाही माझ्याकडं, आता तुम्ही फोन केला त कायसा म्हणता तुम्ही बोला.
अगं हा, इडल्या केल्या होत्या ऐ खायला.
आत्ता नको बाबा, लई थकली मी आता.
मग काय, जेवण नाही करणार आहे का तू?
नाही मी आता पार्सल मागवणार ये, जेवायचं बाहेरून
अगं मंग माझ्याचं कडन, मलाच पैसे दे मी पार्सल पाठवते. -
हा द्या पाठवून. द्या पाठवून काय? घरच्यांच आम्ही घरचे नाही खात पण असं बाहेर सस चालतं आम्हांला, नाही बाहेरच.
पैसे घरच नाही चालत. काय?
'काय झालं, का बरं हसायले तुम्ही?
अग ते म्हणून राहिले काय? म्हणले फोनवर बोलते. -
असं.
म त्यांना वाटल कोणाशी बोलते.
करावं लागत, असं आहे का.
हमम.
हम्म माझ्या बहिणी सोबत बोलायचं, का तुम्हाला? नाही नाही.
नको, तिन अ काम करत असलं ना ती त्याचा आवाज येतोय त्याच्यामधे त्याच्यातला आवाज येतोय.
कायतरी वाज वाज राहिली ती, ते घराच्या बाहेर पण
ते बघा आवाज येतोय त्याच्यामधे बंद कर म्हणा, मला
हमम.
हमम.
काय बोलता तुम्ही मग
बोलते का माझ्या जाऊशी बोल
द्या.
हा बोला ना काय म्हणता.
बोल
काय नाही बाई, तुम्ही काय म्हणता बोला. काय ओ तुम्ही सकाळी बी इडल्या खायला बोलवलात. आता बी इडल्या म्हणजे तुम्ही दोनी टाईम इडल्याचं खात खाता का, आवाज कमी कर गं एवढं चालतत? तुम्हाला तिकडं बैस ना पण तू जाईना मी माझ्याचं जागेवर आहेना
ऐ तू कोमल खाली ये, खाली येगं बाई
नाही, नाही-
का बरं?
माझी कंबर दुखू राहिली आता-
अगं ये ना बाळ इकडे
नाही.
एवढं वर जिने चडून जायचं यायचं खाली आहे, ना खाली ये की.
कंबर दुखती आहे माझी, काय नाही तुम्ही म्हणा.
काही नाही, आ चाललंय आमचं जेवणं
आवरलं जेवणं, बघणा आताची महागाई वगैरे त्यांनी सुद्धा ते एक अविभाज्य भाग- काय नाही, जेवा-जेवा म्हटल.
हम्म पापडाची चटणी-
खा बाई तुम्ही तेच खाऊ शकता, पापडाची चटणी बिपड्याची चटणी.
हां आंब्याचा रस, पापडाची चटणी, इडली.
खा खा चांगलं आहे, पापडाची चटणी खावा. पार्सलचे डबे द्यायचे आहे हे.
ते बाईला पार्सल पाहिलेय तिला ड्बा द्यायचाय. शेजारची बाई. अमंतचा हा.
हम् हम्म-
डब्बा द्यायचं आहे, आंती-
बरं
तू येता का घेऊन जाता का डब्बा नाही, का बरं? नाही बाई मी थकली आहे आता हा का. काय काम करू करू हां का. बाई तुम्हाला आता काही काम बी नाही राहतील. हो त्या शिवभोजन मध्ये जात का पोळा्या लाटायला.
काय पैसे देल.
काय सहाशे-सातशे रुपये महिना्याला.
नाही बाई ऐवढं नाही परवडत. तिच्या पोराला टाकून द्यायचे त्यांनी सकाळ संध्याकाळ. बाजाराच्या.
बाजायचे एक बाई दुसर तुम्ही भरा-भरा लाटायचे. शंभर-दीडशे लाटायच रोजचे.
तो सातशे रुपय.
द तीन हजार रुपये पडेल का तुम्हाला. मेसवाले बायका काय ऐवढ थोडी घेता. आचार्याच्या हाता खालचे बा एवढ ना घेती बाई पैसे. अचार्याच्या हाता खालच्या बायक तच किती घेतात पाचशे रुपये घेतात तुम्हाला तर सातसे दुर घेतो बाबा.
नाही परवडत.
नाही का, मग किती पाहिजे तुम्हाला म्हणजे मग मला सांगायला तेवढ बऐंशी ला.
आठशे-नऊशे रुपये.
आठशे-नऊशे बरं सांग मी बघते आणि विचारते मग, काय म्हणत. काय नाही. तुम्हाला परवडलं तर बघा. नाही त मग जाऊ द्या. बरं. हम्म, काय चाललं, अजून?
काही नाही, बसलीय बाई.
अंग कंबर बिंबर दुखतीय लई. हा, का? दवा खाली का? कुठून? जिण्यावरून? जिन्यावरून. म डोकं- बिक फुटला का काय? नाही. बया, मंग?
मग काय आता? दवाखान्यात. दवाखान्यात. मणक्याला वेल्डिंग करायला लावली ना. हा, का?
मग ते फॅक्चर झाला असेल, मनका? हं. जाऊन याना दवाखान्यात. फटकणी.
पत्रा टाकायचाय, म्हणत्यात.
हा, अशे पत्रे थोडी टाकता, हा. असत ना. पायामध्ये. तल पायात टाकत ते. असे येचत नाही टाकत. बर. हम्, बघा म पुरात कोण त दवाखान्यात जाणार असाल त. हा, हा. काय म्हणता, अजून? काय नाही तुम्ही मना. काय नाही बाई, आमच्याकड काय नाही. गरम होऊन राहिलय.
हा, ना.
पाऊस पडतो. परत उघडतो. परत गरम होतो. बर, ठेवू का? हा, हा. चालल.